ते हिज नाव कस काय, गुंडीचं नाव कसं काय हिज्यावर?
कशावर गं?
अ लास्ट ला सत्तावीस नंबर आहे बघ.
माझाच आहे नंबर ग.
होय काय? नाव तिझं पडलंय म्हणताना म्हंटलं ग.
गुंड्याच भरलवतं. अगं मग त्या नंबरवर लावलास वाटतं. बरं असू दे बोल.
कुठं जाऊ? हं तेच ते लागना नाही त्या नंबरवर पहिला लावलेलो. ते आता म्हणत्यात झालंय कॉल आल्या नंतर ना आणि मग ह्या नंबरवर लावलं.
ते गुंडीचं एक काढलं होतं ते टास्कच मग असुदे त्याच्यावर होतंय ते.
हम्म हम्म हम्म. मग काय करायल्यास?
भाकरी
भाकरी ते सोड आवाज यालाय सोड बडवत्याल भाकरीचा.
करायला ते झोपल्यागत करतंय ग. पप्पा येत्यात साडे बारा एकला.
हं हम्म हम्म‌. मग गुंडी काय करायल्या?
म्हणलं आधी तिला झोपवाय लागतंय लगीच आंघोळ घातल्याशिवाय झोपत नाही ती.
कोण घालतंय आंघोळ? तू काय मावशी? हा हा हा.
पाणी वततोय मी.
हम्म मग.
आणि काय मग भाऊजी कुठे असतात?
म्हणून
उम्म
बाजी
तेच की आफ्रिकेला असतात आता ते ही.
होय कोणत म्हणजे लाग
गत का ते व्हिडओ कॉल करते.
हां हा.
कॉलेज चालू असते.
हा हा.
फोन चालत नाही ना तिथं आणि ह्याचा साधा फोन चालत नाही.
सुमित नई का? तुझा आवरलं?
आवरलंय सगळं तेच म्हंटलं बसून ते तर करूया आज काय टास्क नाही.
होय टास्क म्हणतो मी.
काय वेत जात नाही बसून बसून म्हणताना तेच तर करण्यासाठी, ते कवा वर्षातन. चार ते पाच महिना असतं काम. कमोवतेत पोरे से म्हणजे रिकाम असतात त्यांना करायला काय. हे तुला नेमकं कोण दिलं गं?
मैत्रिणच की माझी करते आता वर्ष झालं मला ऍप डाउनलोड करून ठेवूनलेले ते आता आणि पाठवली तिनं लिंक मेंबर ऍड होतात गं. नी लिमिटेड आहेत मेंबर या.
हां हां.
मला पण म्हणले आणि दोघे कोण करणार म तुला एक दिलो गुंड्याला
तेच मी म्हणालत घर आणि कायं म्हणजे आता इन्स्टावरती पण सर्च केलं नाही. तुला ही काय काय यालेय गं.
येतय खरं काय उपयोगाचं नसते फाऊडच असते सगळं.
आम्हाल
मग हे कसं ती मैत्रिणी केली दोन वर्ष केली मग सांगितलं आम्हाला. पूजा पण करते ओ.
होय हा हा हा भारी हाय की मग.
मस्त ते आता आपण टास्क करतो का नाही त्याच्या पुढचे एक असते व्हॅलिडेशन म्हणून. त्यात तर नुस्त आपण तर बोललेलं तेच
तेच स्वल्प विराम तेन द्यायच तेवढच करेक्शन करायचे हा.
की त्याज्या पुढं
ची म.
आपलं टास्क झालं क नी आणि त्याच्या पुढचा येते व्हॅलिडेशन. आता हे होती तीन महिने आहे कंटिन्यू.
हम्म. मग उगच बसून टाईम पण जाईना बाहेर जावं म्हटलं बाहेर जॉबला जावं म्हटलं तर त्यांनी नाहीत कसं जायचं हे युक चुकतंय म्हणता ना का हे बाहेर पण जाता येत नाही मग घरीच पार्लर पण घरीच पार्लर सोड पण आता इथं कोण येतच नाहीत ना कोण करायला बघत नाहीत.
ये म्हणजे कळल तसं येतात अदा.
कुठलंही येत नाहीत सगळीच येते इथं आय टी आय मध्ये फ्री मध्ये शिकवताना सगळे शिकल्यात.
हा.
त्यामुळे कोण घरीच असतात अग आणि कोण जास्त असं पैसे घालून खर्च करून घ्यायला बघत नाहीत.
शिरोळनळी कुठंय?
ती सरकारे हेटक न तित आहेय.
ह ह ते नगर
नगरपालिके सारखची का असत. नाही गजा बापू मळा म्हणून हाय बाई इथं कारखान्यापाशी.
हम्म, कारखान्यापाशी आहे व्हय तिकडं?
हीकड.
बघितलं एर्या माहित आहे त्याच.
हा.
येतो की तिकड, आलो की.
ये बघ कधी येतेस बघ आता तू.
येणार एवढं जोळयच कोंता येणार की.
आहे सोड ते. मग आणि काय म्हणतीस तब्येत बरी आहे?
पाणी आलंय?
हम्म चावीला पाणी आलय ग.
मग काय माऊशीभ भरालेय का तू भरणारस?
नाही भरल्या भरायला मम्मी. तेच काय धुणं भांडी पाणी सगळं केलं. मग काय ते झोपलं की तेवढं जेवन तेवढंच.
बरं आहे कि ती.
हम्म.
ते नव म मग आपण असं कॉल म्हणजे समज आता टिन्युअसली तुला लावणार का नाही पाच कॉल मग त्यापेक्षा क अस कॉल चालूच ठेवून न बोलता राहिलं तरी चालतय की नाही? त्या बोलायलाच पाहिजे.
तू बोलायलाच पाहिजे ना म पैसे पडणार नाही त्याच्यावर. तस केलो मी ते मला नाही ते. काय चालू ठेवून टास्क पूर्ण कम्प्लीट केल्याशि मतलब आहे होय नि?
तेच मी म्हणते उगच कशाला म्हणजे किती बोलून बोलून तर किती बोलायचं आपण?
हम्म.
तेच मी म्हणाल तर ना बोल आपण किती बोलणार आहे तेच.
आता संध्याकाळी कसं रिकामीे असतेस का नाही तू रात्रीतून एक मिनिट, दोन तास असतीस तर. आठ ते दहा पर्यंत ब चालू ठेवून हे करायचं मग.
हा चालते की तसं पण.
आणि त्यानं दिवसभर टास्क.
टास्क करायच मग.
तेच काय बोलायचं कायच.
काय समत मेन म्हणजे तेच समजत नाही ना. नाही सात आठ केलीस तर नाही आप्प ते तीस पर्यंत जात ते बर बर रग ते म्हणजे हेनी म्हणाल त नि. बघ बाई नई तर म्हणजे असं. मग हे म्हणजे म्हणताना मग तुझ्याकडनं ते स्क्रीनशॉट मागायला लावलीत ती. बघ मग तू मी मग नंतर ना तू कर म्हणस म्हटली.
मग पटलं का नाही?
फटलं पटलं कर म्हटलीत, मग माझ माझ्या अकाउंटला सोड म्हटल, तुझ्याकडच काय असेल ते पैसे. आणि ते अकाउंट नंबर देजा म्हंटलीत.
हम्म.
दिलं तेच,
लय पैसे तेण नाहीत नवं.
काहीच नाही आता दोन रुपये काय, तीन रुपये होत होय बाई नाही. माझं असं तर काय वाटलं, नसतं गेलं तर कारण की. एक हे किती बाय शंभर रुपयेच असतात सोडा अकाउंट ला पण हे दादांनी सोडलेलीच तेचं, काय तरी एक दिवस. पेमेंट असं नसलं कणी, मग ते दुसऱ्या दिवशी पाठवायला लागते नी.
हा हा हा.
त्यांनी माझ्या अकाउंट ला सोडलेलीत, मग तेच म्हटलं दादांचा हाय बा म्हणताना, मग माझ्या हेच्यावर. सोड म्हंटलीत, उगाच कशाला.
रिस्क मला मि
भिती वाटते सोड. मिळतय तो खाऊन मिळून घ्यायचं ग पैसे असं म्हणतोय मी.
होय बरोबर आहे की, काय आहे घरात पण करायचं.
होय आणि लई टाईम आहे आता ब सासू पण कामाला जात्या. त्यामुळं काय हो त्यानी घरात बसतच नाही. इथंच कंपनी ते, जयसिंगपूरचे रोडला आहे तिथंच. जातात. बेरिंगच ते काम करायला.
होय. सासरे,
हा घरी असतात त्या बाबा.
हम्म.
मग तेच ते कस त्यांना त्यांनी, पण कधी जास्त बसून माहित नसते त्यांनी कधीच बसले नाहीत. असं काय ना काय तर काय ना काय तर करतच असतात, उन्हाळ्यात तेवढं भेटत नाही सोडा मग मला. होय. उन्हाळ्यात एवढंच वेळ मिळत नाही, कारण की उन्हाळ्यात काम लय असतंय शेवाळ्यात.
हा हा. गीता मामी म्हणालती म्हणली. हं. करतात तेन्ही म्हणून.
हम्म. मग ते शेवाळ्याच उन्हाळ्यातच तेवढं, बाकीच्या मग चे आठ महिने. फ्रिज.
हम्म..
म्हणतानाच की बघायचं हेनी, आल्यानंतर कुठे तरी काय तरी करायचं.
चालते की, उटायले तेन मगं.
मग कंप्लीट करशील कणी केले की.
हे झालंय ना, तुझं बी. कॉम.
बी. कॉम झाले की,
मग करशील कणी, अकाउंटिंग तेन करायचं गं.
हे करायला पण ते बाहेर जायलाच असं लागणार ना.
व्हय. मी कबीर.
तस काय नाही चालतंय. बहिनी नाहीत सोडण्याच, येण्याचा प्रॉब्लेम कसं सांगायचं असं होतंय नी.
जवळ पण पाहिले होता काय?
ते बघायचं नंतर ना हळूहळू म्हणाले.
चालतंय की.
असं मिरजेला तू, आरिवर्क शिकणार आहेस काय गं.
नाही नाही मला काय आवड नाही ते, शिवणकामाची तेच शेवणकामाची.
आवड नाही सोड.
त्यांना म्हण त्यात आई हे शिवतचा ते शिवतचा मशीन आहे.
हम्म हम्म.
हम्म चांगला चांगला ब्लाउज जरी शिवलं तरी चालतंय. ते काय नुसतं डिझाईन करून द्यायचं, ते पण मिरजला फ्रीमध्ये आहेत क्लासेस म्हणालतं.
चालतंय काय? नाही शिकणार आहे अजून ती.
अं?
गुंड्या म्हणाला शिकाला चालल्यात काय आरीवर्क.
शिकायला चाललो नाही मला म्हंटलेली. नाही ह्यांनी म्हटलीत, सोडणार कोण आणणार कोण?
हम्म.
असं झालं ना प्रॉब्लेम म्हणताना गप नको म्हटलं.
कसलं? हा.
तुला ये नाही ग सोडायला तेन नसतंय कोण. आणि काय मग?
अं ती काय करत्या आता?
गुंड्या.
हम्म गुंड्याच की. कुठे चालू आहे ते ती ड्युटी चालू आहे सोड. त्याच्या अगोदर काय करत होती काय म्हणजे ती कपडे वगैरे शिव हा हा.
म्हणजे जास्त तेन असलं की घेत होते की, तिथं पण घेऊन शिवलंय की. ब्युटिकमध्ये कसं ते मोठं ते हे तेन काय म्हणतात लेहंगाचे तेन घागरा तेन ग.
हा तेच की.
ती शिवत्या मग तिथं.
हं भारी ये की मग. ते लोड असला की नाही तिला बोलवून पण घेतात आता काय होणार नाही तीला.
कुठं काय?
होत नाही सोड. आता ते पूल मोठं होस्तोवर काहीच होत नाही.
तीन वष झालं चांगलं कळायला पाहिजे की मग. तवर काय घरात करू शकतोय. हम्म. तर काय घरात करू शकते सोडती
हो चालतंय झालं बघ दहा म दहा मिनिटं.
हा. लवून तसंच ठेवणार असलीस तर चालतंय बघ ठेव लावून मग.
ठीक आहे ठीक आहे तसच करते गप, चालतंय ठेऊ? हा हा चल बाय.
हम्म.